हा आला का? हा मग आपण कार्यावरूनचं फोन केलेलाच ग्राह्य धरतात ना ते वाटतं ओ.
ह नाही आधी बोलावं लागते.
आधी बोलावं लागतं का?
हो.
म्हणजे प्रत्येकाला आपण हे फक्त याच्यावरती मेसेज करून नाही चालत का म्हणजे तुम्ही फ्री आहात का?
नाही नाही.
म नियमच आय का त्याचा तसा.
हो हो.
हो का तुम्ही किती दिवस झाले काम करता मॅडम?
आता तीन चारच दिवस झाले.
तीन चार दिवस मग ते पहिलं फाय फाय आलत ते कम्प्लीट झालं का तुमचं?
नाही ना पहिलंचाय हे.
अशे किती कॉल करावे लागतात.
अशे तीस.
तीस कॉल करावे लागत
हम्म हम् तुम्ही पहिल्यांदीच करत आहे का?
मी पहिल्यांदाच करत आहे मी आत्ता दोन दिवसापूर्वी जॉईन झाले. आणि मला कालच काम आलं त्यात मी ट्रॅव्हेव्लिंग मध्ये होते काल.
हम् हम.
तर मला काही कळलं नाही तर म्हटलं आज काम उरखल्यानंतर म्हटलं बघ ते कॉल करून कोण फ्री आहे का मला का म्हणजे मला पण समजेल.
ह हा तुम्ही कुठून बोलताय?
मुंबई.
हम्.
हा तुम्ही कुठन आहात?
ही अमरावती.
अमरावती हा ओके ओके याच्या अगोदर केलेली टास्क तुम्ही?
हम्म नाही नाही पयलीच वेळ आहे माझी.
पहिलीच वेळय का हो ना मी पण मॅडमला सांगितलं घ्या मॅडम म्हणून. म्हटलं असेल सोपं काय काय माहिती आता हे नवीन नवीन सगळं डोक्याच्या वरूनच जातेय क
तसच होते पहिल्यांदी.
हो मी पण हा मी पण ना उथे घेणार बऱ्याच दिवसाच ते ग्रुप वर चालल होत सत्कार फाउंडेशनच लांडगे मॅडम. च म्हणजे आहे काम करा घर बसल्या पण मी कधी इंटरेस्ट नाही घेतलं पण एक दिवस माझ्या मुलांनी बघितलं ते आणि मुल मला म्हंटला मम्मी तू करू शकशील अग ते काय नसतं फक्त ते फोन फ्रेंड म्हणजे फोन करायचे असतात त्याचे पैसे मिळतात तुम्हाला नंतर म्हटलं हो का तरी एकदा ट्राय करून बघूयात म्हंटलं मग त्यांनी सांगितलं तेव्हा मी म ते सुरू केलं.
हम्म.
हम् तर त वेळ काढला पाहिजे त्याच काय असं टार्गेट असतं का एवढ्या दिवसात कम्प्लीट करायचं वगैरे.
हम्म नाही टार्गेट नाही पण तीस कॉलच टार्गेट आहे.
मिनिमम तीस क तीस कॉल तरी आपण केलेच पाहिजे.
ह तीस दिवसात तीस तरी कॉल झाले पाहिजे निदान पण जेवढ लवकर करू आपण तीतक चांगलं.
हा का ओके असं असत का आणि आता आपल्या कार्यावरूनच काही काही नी अस केलय का मॅडम प्रत्येक कार्याला वेगळा नंबर दिलाय आणि त्यांच्याशी पहिलं वेगळं बोलावं लागतं का?
नाही नाही नंबर एकच द्यावा लागतो.
ह का म नाही का मग आता मी तुमच्याशी बोलले समजा त आपलं बोलण झाल मग असा साधा कॉल पण करायचा का?
हो आधी विचारायचं ना तिथे लिहून येते ना ओके तुम्ही आधी कॉल करा म्हणतात.
असं येत असत काय कार्यावर.
हो हो हो
तु का मी वाचलं नायी ते ऑलरेडी
ते म्हणजे मी पाहूनच ते दोन दिवसात त्याचा अनुभव आला म्हणून म्हटलं
हो का
हम्म
हा हा ह ह हा म्हणजे समोरच्याला अगोदर विचारायचं फ्री आहात?
हम्म हम्म हम्म
साधा कॉल करून आणि मग नंतर मग कार्यावरून फोन लावायचा का?
हा हा
ओके ओके आता हम् आणि मॅडम आता आपलं जर कार्य झालं तर आपण परत कोणाला फोन म्हणजे आपल्याला फोन आले तर चालतात? किंवा आपण करू ही शकतो असं काय नसतं का तुमची कम्प्लीट झाल्यावर तुम्ही फोन नाही घ्यायचे असं काय असतयात?
अ हो असं वाटते म्हणजे ते लागतच नाहीत मग
असं असतं का?
हं हं
ज्यांचे टास्क कंमप्लीट झाले त्यांचे फ फोन नाही लागत का मग? ओके ओके असं होतं का बरोबर म्हणजे पटापट करून घेतील म ते होतील आणि जे मागे राहतील मग त्यांच अ
हा हा हो जर समजा सगळ्यांच झालं मग आपलं आपण नाही केलं, तर मग आपलं मागे राहून जाईल ना?
हो हो हो हो हो हो
ते भराभर करून टाकायचे.
हा पण कोण म्हटलं पण पाहिजे ना समोरून फ्री आहोत म्हणून कोणी दिले पण पाहिजे आपल्याला दहा मिनटें
तेच ना वेळ खूप जातो याच्यामध्ये खूपच म्हणजे तीन दिवस झाले मी त्याच्यातच आहे नुस ते सगळे कामं ठप्प
हा का?
हम्म भरपूर वेळ जातो अन फ्री आहे का फ्री आहे का करत. करता करता वेळ जातो ना
वेळ जातो हा नायी पण आता आपल्या आणि ते नियम पण आहे. ज्याच्याकडे कार्या ॲपय त्याच्याशीच आपल्याला बोलायचय बरोबर मग असं हा असं करायला पाहिजे प्रत्येकाने का मी फ्री आहे. चला तुम्ही कॉल करू शकता आता मी कसं माझ्या काम आवरले ऍटलिस्ट मी बसलेली होती. तर मग मी मेसेज काल दिवसभरात मला दोघींचे फोन आले मी अटेंड केले पण नंतर प्रवासात मला आवाज येत नव्हता पण आता मी जेव्हा फ्री झाले रात्री मी लेट आले जेव्हा फ्री झाले. तेव्हा मी टाकून दिले ना म्हणजे मी फ्री आहे. मला कॉल तुम्ही करा जसं ग्रुपमध्ये ज्यांनचं बाकीय त्यांनी बोलायला पाहिजे ना म त्यांचे पण कामं होऊन जातील ना
टाकतात ना सगळेच जण टाकतात टाकतातच तसे हां
हा का
हा
हा आणि मॅडम दहाच मिनिटं बोलायचं का?
फक्त!
हा हा मग ते आपल्याला तेही घड्याळच लावावं लागेल.
हा साधारण कळतेच ना आपल्याला झालेला
हा हा मोबाईल वरून वगैरे
हा घड्याळ पाहून घ्यायचं
ओके आणि आपण असं काही सब्जेक्ट घेऊ शकतो. का आपण अशाच गप्पा मारू शकतो का सब्जेक्ट चेस पाहिजे कुठल्या आस.
नाही असं. काही नाही नॉर्मल गप्पा मारू शकतो. आता जसं आपण बोलत आहे. आपण आपल्या कामाविषयी बोलत आहे तर हे पण चालू शकत.
हो का मला वाटलं का त्यांच्या कार्याचे काही असे विषय आहेत. क त्याच्यावरच डिस्कस करायच आपण.
कुटुंब, घर, सण, निसर्ग, असं काही पण बोलू शकतो.
ओके ओके.
हा नॉर्मल गप्पा असल्या पाहिजे फक्त तुमचं बोलणं चांगलं असलं पाहिजे. म्हणजे कोणी कोणी नुसतच म्हणजे. कोण एक जण बोलेल एकजण फक्त ऐकेल किंवा एक जण फक्त प्रश्न विचारेल एक जण
ह असं नको हा हा हा संवाद पाहिजे म्हणजे कंटिन्यू प्रश्न उत्तर सारखं.
हा म्हणजे आपली ओळख आहे अशसारखं बोलण झालं पाहिजे.
हा हा हा आता आपण हे करतोय मॅडम हे फोन फ्रेंड हे आणि दुसरं पण कुठलं एक. मॅडम सांगतात का ते कुठलं हे.
मला पण नाही माहिती ते नाही ना, माहत नाही मला पण.
हो का आपण करतोय फोन फ्रेंड हे आणि दुसरं एक म्हणजे मला वाटत ते शब्द टायपिंग करायचे का काहीतरी आहे ते पण एक आहे.
हव का माहत नाही मला पण हम्म.
बघ डअसं पण ईंन्टा वर वगैरे येत असतात ते ऍड फक्त म्हणजे. तुम्ही लेटर टायपिंग करून द्या वगैरे आम्हाला तसाच प्रकारे मला वाटतं काहीतरी आपल्या सत. कर्म मधे पण हम्म म तो ग्रुप. काय का माहिती.
हो असं वाटते.
हम्म हम्म हम्म हम्म ह तुम्ही काय घरातच असतात का काही करता काम?
नाही मी घरीच असतो तुम्ही नोकरी करता?
नाही नाही मी ना हे करते आओ टेलरिंगच्या वगैरे क्लासेस वगैरे घेते. हा अं हे आपल्येत. जन शी ह्या मॅडम हेत का ज्योती लांडगे मॅडम हा ह्या प पहिल्या इथे अलिबाग मध्ये होत्या जनशिक्षण संस्थान रायगडच्या डायरेक्टर होत्या त्या. त्यांन हा त्यांच्या सोबत काम केलेलं म्हणजे त्या संस्थेत काम म्हणजे. ह गव्हर्नमेंटचे क्लासेस वगैरे घेतले होते आम्ही. हा त्या जेव्हा रायगडला होत्या ना तेव्हा.
अच्छा अच्छा.
हम्म म्हणून ओळखे तिथपासून मॅडमची हम्म.
हम्म हम्म छान हम्म. काम करत हाय.
हो हो हो पहिल्यापासून त्यांच काम खूप छान होत. इकड रायगडमध्येध्ये ना दोन हजार आय थिंक. चार ला जन शिक्षण संस्था ओपनिंग झाली होती आणि मी दोन हजार नऊ ल जॉइनिंग झाली होती त्या संस्थेमध्ये.
हम्म हम्म.
हम्म तेव्हापासून मी मॅडमशी काम करत होती पण मॅडम नंतर मग त्या नाशिकला स्थानिक झाल्या म त्यांनी तिकड सत्कर्म फाउंडेशन काढलं. हा नाही तर मग इकडे पण छान कामं होते त्यांचे.
ह आणि तळमळीने करत आहे ते खूप तळमळ आहे त्यांना.
काय बोल्या.
कळकळ खूप आहे त्यांना महिलां विषयी.
हो हो हो हो हो हो इथे पण ना आदिवासी वाडी वगैरे मतिमंद मुलं वगैरे यांच्यासाठी खूप काम असायचं जे फ्री ऑफ कॉस्ट महिलांसाठी वगैरे आणि आम्ही तिथे ट्रेनिंग द्यायला जायचो.
अच्छा अच्छा मग तुम्हाला तुमचं अस काही मग तुम्हाला काई त्याचं शिक्षण वगैरे घ्याल लागलं का.
हा हा ट्रेनिंग वगैरे हो हो हो प्प्रशिक्षण ट्रेनी ते त्या संस्थेतन आम्ही प्रायव्हेट पहिलं तर माझं स्वतःचा वैयक्तिक प्रायव्हेट शिवन कलास झालेला होत ता म गावा मध्ये गव्हर्मेंटचा क्लास आला आणि म मी तिथे शी. कले ते सर्टिफिकेट भेटले मग ते सर्टिफिकेट भेटल्यानंतर मग अशाच त्या मॅडम आल्या इकडे आमच्या जेव्हा आल्या नंतर मग त्या मॅडमला बोलून द म्हणजे जेव्हा एक्झाम वगैर झाले त्यांनी ऑबझर्व केलं का टीचिंग चांगली आहे बोलू श शकता करू शकता मग मॅडम ने सहज विचारलं काम करायची इच्छा आहे का.
अच्छा अच्छा.
हा असं झालं ते मग म्हटलं हो हो हो आहे नंतर मग टीचिंग म्हणूनच घेतलं जवळ जवळ मी अ बर्याच दिवस त्याच फीलल्डमध्ये काम म्हणजे तेच नंतर मॅडम जरी गेल्या हे सोडून तरी संस्था होती ना ऑलरेडी त्या संस्थेत मग मी काम जवळ जवळ आता दोन हजार अठरा पर्यंत केलं कोरोनात बंद केलं मी.
अच्छा आणि मग सॅलरी वगैरे कशी मिळते म.
अ सॅलरीच वगैरे ना मॅडम ते एक बॅच सेशन असायचं पहिलं ते दोन तासाचं एक सेशन पकडलं जायचं.
हम्म.
मग तेव्हा आय थिंक त्यावेळी दोन हजार सात आठ नऊच्या दरम्यान आम्हाला पंधरा हजार रुपये वगैरे मिळायचे वीस मुलींना शिकवायचं तीन महिने आणि मग पंधरा हजार भेटायचे.
हो का अ.
त्याच्यानंतर ते वेगवेगळं होत गेलं म्हणजे ते.
हो का ठीक आहे.
आता सेशन वगैरे असतं ते त्यांचे कंम्प्लीट करून द्यायचे वीस महिला ते स्वतः ह ते लोक संस्थेच्या गावात जातात एका ठिकाणी लेक्चर घेतात. ते मशीन देतात जागा देतात आपण फक्त शिकवायला जायचं हा चार ता शिकून येण्याचं काम करायचं आपण फक्त बाकीचं ते बघतात.
अस अस चांगलं आहे ना मॅडमनी कित ती म्हणजे माहिती करून दिली आपल्याला मला तर काहीच नव्हतं माहिती.
हो का तुमच्या इकडे नाहीत ज्या सरकारी स्कीम वगैरे येतात वगैरे त्या नाही राबवल्या जात.
नाही असतील पण म्हणजे गृहिणी असल्यामुळे मला नव्हतं माहिती हे.
हा का बाहेर जाणंच नाही का.
जास्त नाही म्हण असं पण म्हणजे
ओके ओके हा आणि असतात असतात महिलांसाठी खूप ट्रेनिंग वगैरे आलेले असतात बघा फ्री ऑफ कॉस्ट वगैरे पंचायतीतर्फे असतात बालविकास कडून असतात बरेच असतात आपण एक एकदा बाहेर गेलो का तिथे मैत्रीणी होतात मग त्यातून आणखी काहीतरी माहिती होत मग जे- जे आपल्याला आवडते त्या गोष्टी करायच्या.
हो हो मी पण मोत्याचं वर्क करते.
हा का?
हम्म मोत्याचा विण काम करते.
मोत्याचा विणकाम हा हा ज्वेलरी वगैरे पण बनवता का मोत्याची?
हो ज्वेलरी पण बनवते आणि हे नसतं का कलशाचं वगैरे आता ते ताटाच वगैरे तसं रांगोळ्या, पर्स. पर्स
हा हा हा मोत्यामध्ये.
हम्म तोरण वगैरे.
हा हा हा छान आहे घर बसल्या बसल्या काम उरखल्यानंतर काहीतरी हवं.
हा भरपूर वेळ राहतो रिकामा.
हा हा हा.
मग करायचं फावल्या वेळात.
हो हो हो हो हो.
हम्म हम्म.
चालेल आता तुम्ही घड्या लावलेलं का मॅडम का नाही?
नाही आता दहा मिनट झाली आपले बोलू.
झाले का हो ओके ओके चला बाय नेक्स्ट टाईम परत करू.
हो परत करा मला तुम्ही चार-पाच फोन करू शकता मला.
हो ना हाव. ओके मॅम थँक यू वेळ दिल्याबद्दल हो. ओके ओके चला बाय.